आवरलं बघा तुम च
होय आवरलं बघा.
शाळेत गेलाय काय
हा सगळं आवरून आलोय आज.
सगळं आवरुन आलायस जेवण तेन सगळं आवरुन जातायसा?
होय सगळं नाही आत्ती करत्यात ना चपाती भाकरी बाकीच आहे तय की भात. त उसळ आमटी, लोटायचं हा लोटायचं आणि धुणं तेवढ धून य होतं भांडी आत ते घासत होते आज भांडी पण घासून आलो मग
आलासा व्हय?
कर म्हंजे ते साडेपाचला उठलवतो ना रोज नाही सहाला उठते. मगमी उठला. आमचा मुलगा पण ले उठलाय. मग तची पण अंघोळच आहे हा आणि त लईट जे हो साडे पाचला तीन लेट जात मग ते उकडाला लागलं डास जा लागल की तो झोपत नाही.
हा काय करायचं मग लाईट किती येतीया.
लाईट आता दहाला येत्या बघा. एक दोन तास असते आणि ज आणि संध्याकाळी साडेसात ला येत्या
मग काय असल इट इज एवढा प्रॉब्लेम.
तसच आहे बघा ते खेड असल्यामु आता आधी घर बांधायचंय घर बांधयवर मग सोरूर जाातत.
तर काय आहे आमच्या मम्मीने हेि केले ब दोन लाख रुपय. आग दिल तिन हूं म्हणजे एक लाख वीस हजार रुपये घेतले म्हणायचं, खरं लाईट बील कायमच फुक्कट आणि कायमचे विसरले. कधीच येत नाय.
हा. लाईट अं नसली की काय सुचत. नाय बाबा.
होय लाईट नसली की अहो घरात खुळ्यावानी होते, मला तर अजिबात लाईट आमच्या इकड पण अशा. तर कायम जाईत नाही सोमवारचीच तेवढी, सकाळी दहा ला गेली की मी पाच ला येते. नाही तर
होत तुमच आवरडला
मचं जेवण आवरलंय दीदी धून दुवा लिया. टबतने दिलेत लोटून बिटून आवरले सगळे काम जेवायचं तेवढं राहिलं. म्हणा दुपार माग ना. हं.
हा लवकर जी वाटत. नाही हो सवय झाल्या. हा जात नाही.
हम्म हं. पाणी तेन आलयं ग. आमच्यात सकाळच येतयं ना अ सांगता येत नाही. एक दिवस दोन दिवसाने पण ये ते आणि आला तर रोज बी येतयं.
होय मग गो गोड पाणी का?
अ झरा असतोय कनी असा दबदबा
हा हा.
धबधबा बघितलाय? तर प्यायलाच की त्याचच पाणी पितोय आम्ही. होय नदी नाही आमच्या गावाला. तिथ या गावा इकड गावसनी नद्याचं नाही बघ.
चव लागते का ते पाणी?
लागतय, लागतय हा उस सवय झालीया पहिलं जरा सुरवात लागत नाही गं. कारण तिकड नदीच्या पाण्याची सोय होती ना. आता नाही काय वाटतं हीकड खरं उलट हे पाणी स्व कायम राहत्याल पाणी आहे ना.
हा वाहत सा
साठलेलं नाही आपल्याकडे नद्या साठलेले असतात की नाही, तस साठलेलं नाही कायम वहात पाणी धबधब्याचं हम् तुम्हाला ती नदी आहे का तिकडं?
नाही आम्हाला पण इथं 'अगरणी' म्हणून छोटी नदी हाय. खरं त्या नदीला पाणी सोवळाय.
मग कशाचं पाणी येतय?
पाणी येतय सवळ आहे खर ते पाणी. मग श पित्यात आमच्या गावातली. थोडी लोक पी त्यात थोडी मग फिल्टरच. आम्ही फिल्टरच की. फिल्टरचच पितोय आता. होय.
हम्म हम्म.
खूप वर्ष झाली मोजता पण येणार नाही एवढी वर्ष झाली. जस आम्ही नववी दहावी झाल्या तसं तवापासनं. तिकड पण आम्ही माहेरात तेच पीतोय फिल्टरच. तिथं काय नदीच हाय आणि हित पण मग आमच्या ह्यांना आदि पीत नव्हती. लग्न झाल्यापास ना आम च्यानं मग सगळ्यांना सवय लागल्या ती फिल्टरचं मग दोन दिवसांतनंआज दोन बाटलं आणलं की आज आणि उद्या जातंय, उद्या संध्याकाळी आणायला लागतंय मग मग हा नाही तेच की. ते सगळी जण आमच मामा तेवढं पीत नाहीत.
हं.
त्यांना पहिल्यापासून ह्या पाण्याची सवय आहे. आत्ती, मी, आमचं दीर, हेनी आम्हाला लागतंय पाणी. हं एक दिवस तर साध पाणी पलं की सर्दी चालू होते म.
हा ती पाण्याची इकडली सवय झालेली आहे. ते फिल्टरचे तेन न्हेत असल, अ आमच्या इकडं न्हाई आम्हाला घरीच सवय झाल् ल्या आता इथल्या पाण्याची, तिकडं खरं असं तिकडंन हिकडं किव्हा हिकडंन तिकडं आलं की असं आजारी पडल्यागत तेन होतंय. पावसाळ्याला. म्हणजे तिकडलं पाणी इकडलं पाणी मेच होतंय. पोरांना दमवतय, हम पोरां हा पोरांना सोसत नाही. आपल्याला काय वाटत नाही. खर पोरांना सो
हम् आमच्या पिल्ल्याला तसं व्हायचं मी माहेरी गेले केली ह्यो आजारी पडायचा तिकडे गेल्यावर.
होय तसच होतंय मग हिकडंन तिकडे किंवा तिकडंन हिकडं पोरं आली की आजारी पडत्यात.
तो म्हणजे दिवाळी नंतर गेल त मग आता तेवढं नाही गेल्यावर फील टरचंच पाणी पाजलं कुठलं पाजू दिलं नाही काय दुकानचं खाऊ काय दिला नाही त्याला. त्यामुळं आता ह्यावेळी तब्येत ठीक आहे जरा त्याला दुकानचा पण लेय सोसत नाही आहो चॉकलेट, कॅडबरी ते जंतच हु त्यात त्याला तसं गोड खाल्ल कि ते ते डॉक्टरन पण सांगलय चॉकलेट तेन किती दिवस आधी बनवून ठेवलेल अस
हा हा
त्यामुळे फक् ते एक एक्ट्रॉबेरीचं चॉकलेट खालं होतं त्याला संडास आणि उलट्या चालू झालं त्या त्यावर त्याला ऍडमिट केलत्या ह त्याच्या आधी ऍडमिट केलंत पाच दिवस ते हे झालं निमो म्हणजे काय पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या. आणि नंतर एकच दिवस घरी आणलो आणि लगे त्याला संडास उलटी चालू झाला म्हणजे बघायला आलेली आम ते चूलत सासून तिनं स्ट्रॉबेरी चॉकलेट आणलंवतं ते एक चॉकलेट खालेल निमित झालतं बघा.
काय करायच सांगा
हम्म तवापासून त्याला उगीच आम्ही आणतच नाही शक्यतो काय म्हणजे काही नाही आणत
मग घर मग बाहेरच असं काहीच खाहीत नाही त्यो
काहीच देतच नाही आम्ही त्याला
हम्म
म परवा तेवढं बाहेर गेलतो मैत्रिणी मैत्रिणी तेव्हा फक्त चायनीज म्हणजे मंचुरी नॉन व्हेज पण काय घे नाय चायनीज मध्ये मग मंचुरी घेतल्यावर तेवढं खाल्ला तेज त्यान
हा हा काय? करायचं
ते हा त्याज्यासाठी कुठ जात पण नाही बघा खायला तेन उग आपण खायचं त्यांना बसायच तो आणि तो आधी पयला गप बस
हा
आधी म्हणजे त्याचा खायचा प्रॉब्लेम होता. लई खात नव्हता तो जेवण अस स्वतःहून मागत नव्हता तो जवापासून ऍडमिट करून आणले घर तेव्हापासून जरा चव तेन त्याला कळायला लागल्यात आणि वेग पदार्थ बघितला की मा
हा मागत असल वो आता
तसा करतो हा आधी भेळ तेन खायला गेल्यावर मोबाईल दिला की मोबाईल नसत्या बघत बसायचा मागत नव्हता आता नाही आता लाग ते मग
हम हम लागतेय वो काय म्हटलीस हाक मारलीस?
दे
हम्म हे कर की त्यात घाल नाही मग
त्याच्यासाठी आम्ही घरात पण आमटी असं सपक करतोय. अस लाल आमटी दिसली ना खात नाही. तिखट आहे म्हणून हा मग त्याचा आम्ही जरा हळद घालून ह हे करतोय
आमटी करताइसा हा हा काय? करायच करायला पाहिजे पोरांसाठी तर हाय आमच्या का ते आमच्या धाकट्या पोरग्याला तिकट लागतय. म तिथे हे लागले होते का काळ
ताई एक किती मिनिट झाल ओ
अ आता आठ मिनटं वाजून व्हायचेत
हां हां ते झाल्यावर आहे ना माझ्या भावाचा एक फोन यायला लागलाय तेवढा रिसिव करतो आणि मसे मॅसेज करतो लगेच मग कॉल करा म्हणल
हां हां म्हणजे ते हिजा वर्णच आहे का
नाही नाही साधा कॉल साधा कॉल त्या भावाचा नाही दुसऱ्या भावाचा या लागलाय जर आम्ही घर बांधणार. आहे ना तिकडं. माहेरात त्यामुळ ते कुणी विचारायचं काय केले काय माहित.
त्यासाठी होय. झालं अ आठवून गेलं. नववी त आल्यात.
हम् बर.
हम हम मग कुठं तू शाळेत असवी का.
कायचे.
शाळेत. तुम्ही आता शाळेत आहेसा का काय?
हा शाळचच आहे मुलं येत नाहीत ओ आता नाश्ता तेन काही नाही बघा. हां हां.
आज सुट्ट्या पडल्या की शाळेला तुमच्या शाळेला सुट्ट्या कशा पडत नाहीत.
तिकड सुट्टी हाय काय अंगनवाडीला
शाळेला सुट्टी. नाही म्हणजे शाळा चालू आहे फक्त खाऊ देतात आणि लावून देतात.
हां हां.
म्हणजे शाळा घेत नाही सोडा खाऊ देत्यात लाऊन देत्यात आमचा मुलगा जाऊन आला की
आम कोणच येत नाही खाऊ तरी करायचं म्हटलं तरी
काय करायचं ते मग खाऊ कोण करते तुम्हीच
हा मीच करते नाही नाही मीच करते इथच आहे आमच्या इथ आहे सगळं गॅस आहे सगळं आहे हा हा इथलं इथच.
ती बरं पडत हां.
काय ते
अचछ. म्हणजे ए्या घरातना करून आणत्या.
होय खाऊ काय काय असत तिथं मुलांना
खाऊ का नाही.
शु शुक
पास मसाले म द. अकरा वाजता
हा.
बब अकरा वाजता नाश् देते शिरा जरा घासभर आणि दोन वाज् या मग जरा भाात देत्यात
हा आणि दुसर वटाणा तेन
वटाण का का काही सुद्धा मिळत नाही, आवडस
होय आमच इथं वटाण हाय नं तर आम्ही वरण -भात करतोय, उपीट करतोय.
वरण -बात कायची चु
टायमिंग झालं.
अ एक मिनिटं हम दहा न
हम्म हम्म